हा मी खू
तुम्ही करून द्याल त्या का? मी इकडून लावला वाटतं, झाला नाही. उम्मीद द्यायलो. अरे मग मी उचलतोय का . किती काय झालं काय चालू हाय?
काही नाही आता जेवण झालं, म्हटलं कॉल करू. पाऊसच खूप सुरू आहे.
हाव इकडे बी चालू आहे.
हाव काय?
हम्म हम्म इकडे सकाळपासून चालू हाय.
हा ओके इकडे सकाळ पाचचा सुरू आहे नेटवर्क प्रॉब्लेम आहे ऑटोमॅटिक
हम्म, हो. तस प्रॉब्लेम होयाला ताई हा माझं पण . हो हो तसच होतंय. कारण हा नेटवर्क मध्येच प्रॉब्लेम आहे. तिकडून आवाज नाही आला तरी, कॉल चालूच ठेवून राहिलो कारण हे आवाज नई आला तर, मग तो पटला की येणे होते ना.
हा मग मी का ताई तुम्ही असं थोडसं जिथं रेंज येत असेल, तिथं जाण म्हणजे तुमचंही लॉस म्हणजे हे नाही होत फोनकट माझा ही नाही होत नंतर.
नाही कट करतच नाही ना मी. आवाजही नाही आला तरी कट कट नका ना चालूच राहू द्या.
नाही नाही कट करत नाहीत. तुमचा विषय नाही सांगत आहे मी, तो ऑटोमॅटिकच कट तून रायला रेंज नसली तर.
हौव काय.
हा तेच्यामुळे म्हणत आहे मी, आता मी पाऊस जरी सुरू आहे पण तरी तिसऱ्या मजल्यावर आहे. कून की असं वाटते आपलंही नाही हे झालं पाहिजे, आणि समोरच्याच नाही त्रास म्हणजे हे झाला पाहिजे. एक एक तर आवाज येेव अगर नाही, येऊ पण तसच या पावसामुळे रेंज नाहीये.
हम्म हम्म. नाही माझं तसं नाही ताई, इकडून माझा कॉल चालू राहते तिकडून आवाजच येत नाही. माझ्या एअरटेलचा सेम आहे तर, आवाज येते काही जणाचे.
नाही सध्या मी आता वर, आलेली आहे तेच्यामुळे. काही प्रॉब्लेम नाही माझा, फोन कट होत नाही. कारण फुल रेंज आहे. सगळं म्हणजे तिसरं मजल्या
हम् हम. हा हा. मजा आली पण ये, ओडा फोन आयडल नाही. रेंजच नाहीये. हम्म. माझे आता सव्वीस झाले वाटते.
सव्वीस
हा.
बापरे बरेच झाले, आहेत का मग. माझा आता तुम्हाला जर लावला असता, तर तेवीसावा असता.
हो काय. मग लावते तुम्हाला पाच मिनटं. माझे जेंच्या स मी होते त्यांचे सगळेच झाले, मिस मिस मागे राहिली काही तर असेच गेले खाली.
मग खालीत जातात ना, बाय असं. कोणीच नाही आहे की, त्यांच्या खाली नाहीत गेले. म्हणजे सर्व अशीच आहे.
हम्म हम्म.
कारण एका कॉलवर नाही भागून राहिलं ना ताई, प्रत्येक अनेक जणांना काॅल लावा लागुून राहिले म्हणून, आपण उचलतो म्हणून समोरचा व्यक्ती उचली याची गॅरंटी नाहीे ना.
तेच ना, मी तर ज्याना माझे. त्यांची तिकडून मला कॉल आली, त्यांची स्टेनलेस लावली मी.
माझ्यासोबत तर असं घडलं म्हटलं, मला काय म्हणतात थांब मी तुला कॉल करतो मग केला समज, मला मी म्हटलं मी. करतोल ना तुम्हाले, मग त्या बर तु कर मग मी कॉल केला मग तेन कट करावं, का ते तेन कट केला मग त्यांचा मले आला मले.
करतात मग बाया, मी आता ज्यांची मले. काॅले की नाही मी तेले आधीच म्हणतो, माझा उचलसाल तर मग मी उचलतो नाही तर, मग मी करतो आधी मग नंतर तुम्ही.
नाही बरोबर आहे ना, दोन मिनिटं नाही गेला तर चालते पण जे आहे ते बरोबर.
तुम्ही करा मग माझा कॉल उचललेल मी, डबल मग डबल करत तर मग डबल उचलत नव्हती मी पण पण. मी तेले तसं नाही केलं, माझ्यासोबत.
तर मग माझ्यासोबत पाहा ना मग, त्यांनी कि माझा कॉल कट केला म्हंटलं जाऊ दे होत असतं. एखाद्या वेळेस मग परत मला त्यांचा कॉल आला, तर मला काय म्हणतात माझे दहा मिनिटं होऊ दे. मग म्हटलं हे कसं, माहितेय तुम्हाला कि. तुमचे दहा मिनिटं होऊदे, मग समोरच्या व्यक्तीचे म्हटलं बरं ठीक त्यांचं होऊ द्या म्हटलं. पण आता म्हंटलं नंतरचा कॉल उचलता येईल. एका व्यक्तीला पाच चालतात ना? तर ताई त्यांनी माझे कॉलच नाही उचलले. त्यांनी कॉल नाही हुत, नंतर समज पहिला गमावला तुम्ही. तो जाऊ द्या बरं. तुमच्या तुम्हाना आवाज नाहीे येत म्हणून कट केला. तुमच्या याला म्हणता दहा मिनिट हो दे, मग कमीत कमी नंतरचा तर माझा कॉल उचला तुम्ही.
हा. हा. ह नाही मी कट नाही केला, मी म्हटलं माझं.
नाही मग त्यांचे परत मला फोन आले, मी रिसिव्ह नाहीत केले म्हटलं तुम्हाला. जशी हे नाही तर, मलाही गरज नाही तुमची.
कस ज्याचे मला कॉल आले त्यांनाच मी आधीच सांगितलं, माझा कॉल उचलसान सांगतो मी उचलतो. तर मग हावं म्हणत. मी म्हणे सपोर्ट करूनटलं मग मलाही करायचं, तेच्यासोबतच मी हे केलं.
हा सध्या मी नंबर तुमचा त्या, तिखटतााई कडून घेतला. प्रियांका ताई आहेत ना, हा त्यांच्याकडं. वारखेड स्वामी.
हा हा वारखे मण माझ्यासोबत त्या, वारखेच्याच जास्त आणि सोंदळ्या च्या. नाही गावातली विधनापूरची. हम्म. एक न एक नंबर.
पुूनम ताईचा आला होता फोन.
हा घे. नई त्यांचे राहले त्याला करजा, मी तुम्हाला देणे एखादा नंबर.
आमचे झालेत ना कॉल दोन दोन तीन तीन झालेत, पण मग म्हटलं त्यांच. आणि त्याला मऊ असतं.
नाही आता, आता खरा त्यांच नेटचा प्रॉब्लेम आहे.
हा ओके. आम्ही केले होते ना, कालपासून आमचे दोन दोन तीन तीन फोन तीन तीन चार चार झालेले आहेत. वाटते बहुतेक.
हाव काय. नेटचा प्रॉब्लेम आहे तिथे, आता माझा त्यांच्या सोबत चालू होत.
हाव काय मग, कट झाला काय.
हाव कट झाला ना, माझ त्याच्यासाठीच हे झालं ना आता.
हाव आता आम्ही घरात दोघी देरानी जेठानी आहोत, पण आमचे अॅटोमॅटिक. फोन कट होतात म्हणजे, आम्ही दोघी एकमेकीच्या काहीच कामाच नाही.
हा ना, त्याच्या घरात तसचं आहे.
असं आहे आमचं तिथं, जरा घोऱ्याचा विषय केला तर मला त्यांचे. पाच होतात त्यांचे मला पाच होतात, पण ते ऑटोटोमॅटिक कट झाल्यामुळे प्रॉब्लेम म्हणजे. लावूनच नाही राहिलो, एक तर आमचे दोन दोन कॉल खाली गेले एक एक. कसं एकच कॉल सक्सेस झाला मग, त्याच्यापेक्षा दोन न नाही लावले ते पुरतात.
मी तिला दोघिला लावत होतो, तर ते कसं ते दो तेनचा होतच नाहीये. त्या एअरटेल वोडाफोनच सिम, नाही तर ते होऊनच नाही राहील ते.
जाऊ देण मग तुमच्या आता, हात किती ते सव्वीसावा सुरू आहे का कॉल.
मग जाऊ द्या ना आता, दोन चार तुम्ही मला करा मी तुम्हाला करतो. म्हणजे तुमचे कम्प्लीट होऊन जातात, तुमचे एकोणतीस झाले की तिसावा कॉल राहू दे जा. म्हणजे माझे कम्प्लीट होतात मग दोन तीन.
बरं हाव, मी त्या दिवशी केला होता वाटते. तुम्ही म्हणा नंतर लाजा.
कोण मी.
हवा वाटे केला होता, वाटे मी तुम्हाले.
नाही माझ्या हेच्यावर, फोन नाही आला तुमचा.
नाही काय, काय म्हटलं असेल.
माझ्या हेच्यावर ज्यांचे फोन आले की नाही. मी त्यांना म्हटलच नाही, नंतर करा काऊन की जशी मला आज. म्हणजे, आवश्यकता तशी समोर. चला ये म्हणून आमच्याकडं कामाच कसं आई, हँडल करून राहिलं दोन दिवस झाले.
हम्म हम्म. काही काही बायांला तर पैसे पण आले.
हाव.
हाव लय जणाले, आले म्हणतात ना. माझ्या हेच्यात पण दाखवून राहिले, काही एकशे काही छप्पन्न रुपये.
एकशे मग मला ह एकशे साठ रुपये दाखवून राहिले, पण एवढे एवढेच का बरं एवढेच दाखून राहिले.
ते. पहिले ते तेवढे दाखवतात ना. कारण ती पहिली वे सुरुवातले आपण केले होते. दोन रुपये च आले होते.
ह..
सुरुवातली.
सुरवात हा मग, आता एकदम आता. सध्या. केलं की नाही. ते एकशे साठ रुपये. दाखवून राहिले.
हा ना माझ्या याच्यात आताच मी पहाले, मला वाटलं झाले माझे कॉल ते काय. पूर्णपत्ती अजूनही आली म्हण ते अजून झालेच नाही.
हाव. ना..
पंचवीसच झालते. मला वाटलं झाले असतील. आता एवढेच असतील.
हा. आणि याच्यानंतरही म्हणतात. ते तीस कॉल झाले, की परत येतात.
हाव. हाव.
म्हणजे? पाच की सात कॉल आहे. म्हणतात कॉल नाहीत ते.
कोणाला? कोणी? म्हणते रेकॉर्डिंग आहे. कन्फर्म नाही माहित मला. कोणी? म्हणते रेकॉर्डिंग आहे कोणी? म्हणते.
मी सोडवले ना, मी सोडवले ना क्वेश्चन.
हाव. ओके.
ए. डबल एल. चे काहीतरी काय? वाटते ते ए. डबल एल. मध्ये. एस. बी. आय. एस. आय. एस. काहीतरी आहे वाटत. ते मी ते आताच सोडवले ते प्रश्न. मला वाटलं झालं. ते एकदमच खुलं म्हटलं झाले मग.
मग मग तुमचे तीस कॉल झाले नाही, तर ते प्रश्न कसे काय आले तुम्हाले?
आजही, तिने हे केलं तिच्यावर इनस्टॉल केल डबल. डबल ते ह्याच्यात जाऊन हे केलं होत ते.. उघडलं. मला वाटलं कॉल झाले. मी त्या पुनमला ते म्हणून राहिली. मला वाटलं झाले, म्हटलं माझे कॉल.
मग मग, म्हणजे ऑलरेडी तुम्ही ते... ते पाच प्रश्न. प्रश्न सोडवलेले आहेत. आणि तीस कॉल कम्प्लीट करायचे राहील ते.
हा. मला वाटलं कॉल झालेय. मी ते उघडलं अगं.
मग, तुम्ही त्याच्यावर गेले काय? ते इथं गुगल सर्च करा म्हणजे काय?
हम्म. हम्म.
तिथं गेल्या का?
हो.. ते आपण सतो हम नाही झाले नाही अजून.
समज गोष्ट सांगत आहे. मी समज हे तीस कॉल. कंप्लीट झाले. मग नंतर खालच ऍप आहे. गुगलमध्ये. नाही गुगल सर्चमध्ये काय आहे? असं काहीतरी हाय ते क्वेशचन.
नाही तिच्या हा हा, आपण त्या हच्यात जातो की नाही त्या याच्यात. आपलं ते का? प्रमाणपत्र आहे. प्रमाणपत्र ते एकावर ते तीन. तीन लाईनी आहेत. त्या तीन लाईनीच्या हच्यात जायचं, त्याच्यावर टच करायचं. देशील. ना ते.
पण, मला हा. हा. बोला ना.
लाईन येत, आपण पूर्ण हे का? झालं की ते ऍप खुलते. सती. तीन लाईनीवर तिथे जायचं टच केलं की, तिथं येते मग आपलं अ. आपलं प्रमाणपत्र-प्रमाणपत्र आपलं प्रमाणपत्रावर क्लिक केले. की प्रमाणपत्र दिसते ते पहिल्याच. नंतर त्याच्या खाली ते ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक केलं की, ते हे होऊन जाते. पुढचं येते मग.
होव.
हां..
बघून आता मोबाईल सांग. तेच. पुढे, पुढे काय? आहे इथं. मोबाईल वर म्हणजे
प्रश्न मला वाटलं की, झाले असतील कॉल.
हा..
राहले हो. किती झाले ना, दहा मिनट झाले तुम्हीच लावत जा.
हा हा. लगेच लावतो मी.
हो लगेच लावला. मला लावलाच चालते का? बरी बघत कॉल करून लाव
हौ हो त्या पुनम ताईचा आलावा फोन आता.
हा ओके. बोला ना. पहिले माझेच्या तले सांगून दे, हे उद्या दहा मिनिटं मग उचल देण्याचा.
नाही मला मी, लावतो तुम्हाला.
हा. हा. ह. मग, तिने सांगून दिलंय.
हां माझ्या जवळ दोन, मोबाईल आहेत ना ताई.
हाऊ के.
हा माझा एप दुसऱ्या मोबाईलमध्ये, आणि माझा जो नंबर आहे की नाही तो दुस दुसऱ्या मोबाईल मध्ये, माझा मोबाईल बिघडलेला. हा. हा. त्याच्यावर आला तो.
एलपणा थांबा मी, इकडे बोलून राहिल.
हां.
बोललं तर चालतंय ना, हा झाले काय?
कर होव झालेत ना मी, मी करतो तुम्हाला आताच.
हा हा.